हॅलो.
हॅलो बोल नकोणी काय म्हणत.
काय नाही तरी हे चालूय म कॉलर वॉलर आलेले इथले सगळे सगळे टी साठी प सगळी ट्र्रीप साठी पसे जमा करा हली.
एवढ एवढं बोलतात का ल का.
होनला काजे म असं उतकून नऊ लागले सग्या ते वसेच झाले पाच झाले र.
बशला.
हो मी म्हणलं तुलाच कॉल करा त झालेलं सगळी
नाही रे या नंबरवररची राहिली आता
ह नंबर वरष सा राहिलात का तर हवाज होत.
तंतर
कुत्र्याचा आवाजार न याच तू
बसल्या तसल्या कामच टार
नाही नाही ख दिन ब होत.
तर
ब.
काय म्हणत मग काय चालूल
आम एकूच ल पार्या
गली.
ते पाहि तिचा हवाज जाच लागला असं.
येऊ दे नतील काय चाललंय.
म माईक म लागला ना माईक स्पीकर मधून लागला ना.
ह. कितीचं काम करते.
मग काय काय चालू आहे झाली का नाही तयारी.
तयारी काय तयारी वेली आपली.
कारतीिक गोपालला म्हणज कपडे घाल जा म्हणज. ट्रविप सा.
अध्या बजेट पहिलेच बजेट जास्त त्याच्यात नाही. हॅलो ते तो म ना.
अरे नाही स्वस्त दिसले मग कपड्यां चांगले वाटले मग जरा.
हो. अ. तरी पण घ्याची म्हणल्यावर चांगलीच घ्यायला लाग. झा.
हो पण ते चांगले दिसले म म्हणजे पॅस्टिटिक कपडे होते जरा
हम. पहा लागतील मग ते कुठून काय म्हणते ते. कुटी रेऑलाईन का कशी.
लाईन नाही आ कलेली.
अ पुढल का. मग ऑनलाईन ल मराठीत काय म्हलं.
ऑनलाईनले म्हणतात मराठी तर संगणक संगणक नाही संगणक कम्प्युटरला म्हणतात. ह. इंटरनेटच महत् वाटते कपडे बसणं कोोनाला बोलायला ला. र ते. अरे ते सुमित चा रिझल्ट काय आला रे.
हो ते कोणती रुमला लागलं सातशे प्लस पडली.
अरे मी आता ऐकलं फिनल म्हणत ती.
काय गोष्ट आहे.
अ ना शंभरच्या खाली ले म्हणजे.
ते तर चांगले फिरू लागले इकडे तिकडे मोकळ.
होव ना.
ह.
म्ह ते पडलेण ते अच्याकिले तीनशे घतरी पडले म्हणज.
वापाा वापाा. तिथ मा म चारशेच्या जोडदार असतील.
हा ना मला वाटलं होत पाचशे पहार आहे म्हणलं एवढा अभ्यास करायला ला म्हणलं
ह
घरचे मुले तने मारत राेत म्हण पाय किती अभ्यास करते. अ तु इकडे तकडे हंड्या तरा बघत मोबाईल बायत.
मग बरोबर येईन का घरच्याच आहे काय चुकलं.
आम्ही पण जवढा अभ्यास केला होता मी आला ग. दवी मध्ये तीनशेच्या वरी पाळले अस ते.
बेका सूपर असते का. चांगली चांगली फेमतात ना तिथे. ह अदी चल माही बहीने.
कस अरे मी अभ्यास नाही केला म्हणून सांग नर मी लय नाही तर आपल्याला आहे तू तू विचार कर ना भाई आपल्याला आहे मीना अभ्यास करून एवढे पर्सेंटेजगले तर अभ्यास केलावरी पडले असते तूच विचार कर प्रक्ते त एक बूक वर्ष बुकली हद्दी दिन लावलं पेपरज वर बी नाही लावललं रे एओढ पडले मला
अ तुही तारीख कायच कराव
तथ सुम्या पाहि सोम्याना पाच महिना अभ्यास करून एवढे पाहिज
सुमह टेन्शनला घेते रुध सुमह कमी टेन्शन घेते का
आणि ते सचिन घोल तर जाऊच्यात ल किती सांग ऐक फत पेपर द्यायचा कामी आहे र
करल्या बरतरी जा आता एवढा
हो ना ते ते स्वतः नव्हत का ती त्याची बहीण झाली म्हणून चाली कालेला चसे शिवाय तेेत असतील
काही तर कारण भेटलं गेले यावर जायचं
ह त्या लॅबवरर जाऊन काय करते जाते मोबाईल पाहिला चालू रेल वर
बस तेवढंच काम दुसरं काय आहे
हम
हसल त
अर ते उ म्हंट भेटला होता का नाही तुला कधी भेटता पण झाला कधता
आजच तर भेटला लागणार त्याची परमिशन काढायला गेलो आम्ही
हाव ना काय म्हणले मग घरचे
घरचे म्हधले काय खर्च लागते किती आणि त्याचं ऍडमिशन आहे न
कोण कोण गेलते मग तुम्ही
आम्ही गेलतो फिरत फिरत वर तस त्याला लावला कोण बोलावलं गेले कुतर घेऊन आलं ते येता येता घराकडून आलो मम्मी होती बाहेर बोलून
का म्हणल त्याची आई
काकू हे म्हटलं की बघ काकू येऊ द्या या बाजून विचारलो आणि कसे पोरं पोरं इथ सोबत नंतरच्या वेळेस नसती
मग स जरा इमोशनल करायचं असत काय बोले
काकू म्हणा ते पप्पाला विचारून सांगलं ती आता
द इमोशनल करायचा काकूला सांगा काकू आता हे आखरी टेक्स्ट आहे जाऊन केली सुमी तेन पूण्याला गेले की मग त्यायच होणार नाही गणेश बी एमटेक वगैरे रा मी मी चालोलो म्हणा कुठं तरी हो मग ते गोपालदावी इंटर्नशिप ला लागून जाईल ते त्याच कॉलेज संपून जाते म्हणून सांग जरा तसं
काकूला सांगितलं आणि काकू म्हण ना पप्पल विचारून सांगेल ते काय मेळ ला ते काय सांगा
हम् विचारूया हो मण त मापासून कॉन्टॅक्ट तुलाला पहिली तरी रोज भेटत जाई लायब्ररी लावली पासून त्यांना
आता काय आपल्याला थोडी भेटते ते कधी मधी भेटते सचिन द आले पण आता
सचिनाचा जिगरी आहे बाबा आपला काय सचिन झाले माहिती राहते का कधी बि आणि मागं का नऊ साली गेलं तर म्हण नाही कॉल केला हो बोंडीला कॉल गेला बोंडी भेटला ना त्या एक महिना झाला
हा आता काय पण मग तसंच करायचं जिगरी पण
म्हणजे पण घरी असतो तो दोघं बी आपल्याला नाही कॉल केला त्यानं ते मला लॅब्ररीवर होता लॅब्ररीवर कॉल केला त्यानी
ठीक हाय अर काम असलं की आपण काम नसल की मग मित्र.
न जर गावात फिरायलाच जायचं असलं त्याला नाही कॉल करणार आम्हाला कॉल करते.
हम्
गाडी घे ते घे.
ते रिकाम नसते रे त्याला नाही रिकामं हेय ना त्याला दावतॊ
हम्
ह
आता चाकाण गेल ते म तुम्या स्टोर्या पाहिले इन्स्टावर
हो चाकण जाऊन आलो एकदा जाल वॉटरफॉल बापा काय ते रम्य आनंदी वात वातावरण होतं
आनंदी वातावरण मी गेलतो तुम्ही गेलते त्याच्या सहा दिवस आज सहा नाही चार पाच दिवस आज मग
हम्
पाऊस काय पडेल नव्हता तथ सगळं सुकेल होतं.
हम हम
तीन जाग्यावर पाणी होतं फक्त बरे आणि धबधबा तर चालू बी नव्हता झाला आणि तुम्ही गेल्यानंत कोणता धबधबा चालू होता. ता एक ते झरा चाल होता.
हा ते जरा वयात किझ कसं मोकळं आहे ना जरा म्हणून काय जावा वाटते की
मोकळ तर आहे पण ते जरा पाणी चाकलं नाही ते मळ झालं सगळं. त्याच्यानंतर जावी नाही वाटत
हम् आमचा होता पोहाचा विचार पण कसा हे. सगळे ये ना पोत आणि
हो ते तूरलेमुळे लेकरसोबत येईलांडी आता ते पोरग पाहिती शिवडा गेले नाही पहण आ गणेशेतलेले नाही गणले नाही. अचछ पावना स सले ल पावना आहे का.
पाहण नाही पण पाहतो म्हणे ते
आणि अ तयला इवन नकोतवे मरचिलंत कळल अस बाय तेस तर पार गाडाऊन आहे ना कोणताच इकडला बी खोला आहे इकडला बी खलय एक ते बारका ते वरचा ग
ती असना ती वरता
खोलत आहे एक माणूस भर तर खात तस
बापा मा मायावरींद हकय
खा ना नाही
झालत इचार आमचा पवाज पण काय. कॅन्सल झालं.
हे लय खतरनाक आहे मी ते सचिन आहे ना गे पहावा लागल त पवा लागलो पला होत धबधबा चालू होता ह. काय तिथच फिरत फिरत सचिनला पहिल्या अंदर गेल म्या सचिनला ओडलं. मग काय आहे ते. लोक ते अलीकडे आमचे सचिनाचे भाऊ तेले गोटे मारले. त्याच लक्षच नाही. दोन तीन गुटे मारले मग त्याला दिसलो किं आम्ही डुबा लागलो.
म्हणजे अशी कशी मारली मगं तू?
अरे ते जे बाहेर होते ते ज ना गोठे मारले त्याले पाहण नाही. आम्ही पथर काठा गाठावर होतो ते गड्डा डायरेट एकदमच आहे तस डायरे
हम्म!
साईड साईडले जरा जरा माती
हम्म तसं.
एकदम खोल आहे.
गोटे कोण मारली?
आवाज आवाज जात नव्हता का.
अरे आवाज कसा आहे मी बोललो की तोंडात पाणी जातंय ना.
होा ना ती जे होता वाटते ना बाय.
हो त्यांनाच दि त्या आवाज दिले त्याला ते धबधबा मूळ आवाज नसल आला.
नवीन जिंदगी भेटली मगं
मी भुळ्यावर टेकून आलो भुळ्यावर टेकलून डायरेक्ट पाय मारला जोरेत नाही खाली. डायरेक्ट बोटी चालू म्हणजे बोट्याला हात लागला माया. सचिनंद तरी खा पाण्यात नाहीस होता मग ते शुभम दा दोन तीन जण होती.
हो ना मग आता मग आता शिकलो मी. रोज गेलो बही पावसाळ्यात नाही शिकाली.
गोलू दादा तर शिकलाच नाही.
गोलूदा चालतच नाही म्हणते ना. गोलुदाला किती वेळ म्हणला चाल बाबा चाल बाबा आम्ही एवढं परफेक्ट गोलू दादा यालेच तयार नाही.
त्याला काय गरज नाही वाटत त्याला.
कधीच्या गावातलं तटण वगैरे फुटलं तर पाणी याच्या अंगावर येणार मरशील ना म्हणा. शिकून घ्यायचं जरास काय. असं नाही की बाबा तुला लय असं परफेक्ट शिक म्हणून जरा असं शिक बा कि बा तू पाण्यात डुबला नाही तसं शिक.
कोणती गोष्ट सांगून थोडी येते आता.
हा तेच तर पाण्यात तरंगणार आहे तू फक्त बाकी काही नाही.
हम्म शिक्षण पाहिजे सगळ्या गोष्टीचं.